हॅलो
हॅलो हा नमस्कार बोला ना हो कशा आहात
कश्या आहात
मी मस्त मजेत बघा तुम्ही कशा आहात हा हा हा जेवलात
हो जेवण झालं तुमचं झालं
हो झालं की झालं बाकी आणि काय म्हणताय मी निपाणी होन आहे
ओके
तुम्ही
पिंपरी चिंचवड पुणे
अच्छा पिंपरी चिंचवड पुणे क्च्युली माझ्या फ्रेंड आहे तिथं
हा हा
प्पिंप्रि चिंचवडला एक आर्थि हा आरती म्हणून एक आहे आणि एक अनिता म्हणून एक आहे हे मोठा आहे सोडा एरिया त्याच्या अ पिंपरी चिंचवडमध्येध्ये मला पण इतकं म्हणजे प्रॉपर असं नाही मा सांगता ये ना पण त्यांनी अऍड्रेस सांगताना पिंपरी चिंचवडच्या इथं म्हणतात त्या
हा हा
अनिता पाटील म्हणुनेक आहेत आणि आपल्या ह्या आरती कांबळे घ्या म्हणून काय बरं त्यांचा सरनेम बघावं लागेल मला आता खूप दिव म्हणजे हा कांबळे पण आहेत त्या दरासं म्हणजे पिंपरी च पुण्यात आहेत पण त्यांचा ड्रेस माहत नाही दोन आहेत एक एक आरती कांबळ्याने आरती अ त्यांचा आडनव जर असं मला बघावं लागेल
हा हा काही प्रॉब्लेम नाही ऍक्च्युली हे चिंचवड तसा बराच मोठा एरिया आहे ना त्यामुळे एरिया माहितती असेल तर मग लक्षात येतं कुठे आहे ते
हा हा हा
बाकी काय म्हणत काय चाललय
काही नाही असं विशेष तरी काही नाही आहे चालू आहे
पाऊस वगैरे आहे की नाही तिकडे
हो आहे आहे आता कालपासून ना जास्त आहे त्याच्या आधी थोडे आठ दिवस कमी होता म्हणजे नव्हता
हा मागे बराच झाला होता तेव्हा होता ना नाही का गेल्या आठवड्यात बराच पाऊस झाला होता तेव्हा
त्याच्यानंतर चार दिवस गॅप होता आता आणि परत चालू झालाय आता म्हणजे मोठाच आहे थोडा वेळ थांबतोय परत मोठाच एकदम सर्व म्हणजे येतोय सर्वट एकदमच मोठे येते हम्म तिकड आहे काय पाऊस
चालूच आहे
चालूच आहे का हा हां
हम्
तुम्ही काय घरी असता की जॉब करता
मी जॉब करते
अच्छा अच्छा अच्छा ओके ओके
एक वेल्डिंग हा वेल्डिंगच मटेरियलच शॉप आहे तिथे मी अकाउंट्स मध्ये नाही माझं नाही अकां् मध्ये जॉब करते
अच्छा अच्छा अकाउटेन्स म्हणून करत अस काय ओके ओके अच्छा अच्छा
ी काय करता तुम्ही पण जॉब वगैरे करता का
नाही मी जॉब नाही मी ऍक्च्युली याच्या आधी नेटवर्किंग करत होतो म आता सध्या घरीच असत ते आता घरातच बसून जेवढं रिसेलिंग म्हणजे ऍक्च्युली मी रिसेलिंग पण करते ज्वेलरीचं. आठ नऊ वर्षापासून प्लस त्याच्याबद्दल मी नेटवर्किंग पण करत होते म आता सध्या जरासं अस बंद केलं नेटवर्किंग.
हम् हम्
हम् आता हे घरीच असते जर आमचं केबलचं हे आहे ना जॉब म्हणजे स्वतःचा बिझनेस आहे त्याच्यामध्ये जरा असं म लक्ष देतलं सां
नाही स्वतःचा बिझनेस असेल तर लक्ष देणं गरजेचं स घर
हो हो नाही ह्याच्या आधी कसं अ सगळे साहेब बघत होते ना च बघोल होते त्याच्यानंतर मग आमचं डी हे पण होतं शॉप पण होतं डीमार्ट होता अपणा बाजार सारखं मग ते सध्या ते जरा बंद केलो आम्ही. काही कारण असतं मग आता त्याच्यामुळ घरीच असते म ते केबल बघाव लागत त्याच्यामुळ बाकी सगळं बंद केले म असं गेले म या वेळेतन जसा वेळ मिळ तस हे करते मग. नाही आता डीमार्ट म्हणजे बंदच केलो आम्ही थोडे दिवस म्हणजे जरा असं हे झालं म्हणून असं आहे आमचं जवढं ग्रामीण भाग पडतं ना मग एवढं जरासं नाही चाल ते म त्याच्यामुळ आम्ही बंद केलो बाजार ते.
हा हा.
हम्म मंग आता सध्या घरीच आहे सध्या.
आणि मुलं किती तुम्हाला?
मला एक मुलगा आहे आता दुसरीला आहे. तुम्हाला?
माझा मुलगा आत्ता एस् वाय ला आहे. आणि मुलगी आठवीला आहे हो.
हो हो हो. मंग म्हणजे बरे आहे.
मुलीला कॉल केला होता अ तर म्हणजे शेवट म्हणजे आठ एक मिनिटं आम्ही ना नॉर्मल बोललो तिला वाटलं मी पण तिच्यासारखीच अनमॅरिड आहे. र आणि जेव्हा शेवटी मी तिला सांगितलं ना पण ती आई गं! मला वाटलं पण नाही तुमच्या आवाजावरनं. कि तुम्हाला एवढी मोठी मुलं आहेत हो ना.
म्हणुनच तुम्हाला पहिल्यांदा विचारलं ना. कसं होतंय आपल्या ह्याच्या असेल ना म्हणजे मॅरिड असेल तर म्हणजे हे होते ना. पण एकदम ती अ हा म्हणजे टॉपिक आपल्याला मिळ तात बोलायला अशे कुठुन पण काहीपण निघतयं पण मुलींच्या सोबत बोल ताना म्हणजे मला लय प्रॉब्लेम झालता माझे बरेचसे कॉल आहेत ते असं अनमॅरिड मुलींनाच गेले म्हणजे झालेत.
म मी तिला जेव्हा सांगितलं ना आता आम्ही आधी बोललो बर का! सात आठ मिनिटं म्हणजे लाईफ अ जणू काय कॉलेजच्या लाईफचचं चाललं होत की जेव्हा बाहेरनं मुली पुण्या त वैगेर येतात तेव्हा काय प्रॉब्लेम येतात वैगेरे. आणि मी जेव्हा तिला आठव्या नवव्या मिनिटाला मी सांगितलं अगं माझी मुलं एवढी एवढी आहेत. अय्यो ताई मला वाटलंच नाही तुमच्या आवाजावरनं. म्हटलं तुम्हाला फेस टू फेस बघितलं तरी वाटणार नाही.
होतंय म्हणजे वाटतंय तसं संतुर मॉम. तेच ना संतुर मॉम.
संतूर मॉम तसेच काहीसाव म्हणजे मी आणि माझा मोठा मुलगा जरी एकत्र चाललो ना तर आम्हाला कोणी म्हणत नाही आई आणि मुलगा आहे म्हणून.
होय काय.
हो. म्हणजे ज्यांना माहिती नाही ते तर असं म्हणजे लाईक अ हा. कोण आहेत दोघजण किंवा जे मला पर्सनली ओळख तात त्याला नाही बघितलेलं कधी ना त्यांना असं वाटतं की ही कोणासोबत फिरते.
फिरते. पण भारी वाटत ना ते पण फिलिंग वेगळ्या येत्यात. म्हणजे अजून पण आपण म्हणजे व्यवस्थित वाटतोय म्हणजे असं वयस्कर वाटत नाही हे फिलिंग वेगळेच असतात.
हो आणि आता मागे ना ट्रीटमेंट चालू होती माझ ऍक्च्युली ऑपरेशन झालं. एका तीन आठवड्यांपूर्वी. उद्या म महिना पूर्ण होईल. ऍज पर डे. चोवीस तारखेला. आणि अ
कसं, म्हणजे काय? प्रॉब्लेम त्रास होता का?
हो. ऑ पिसवी काढली होती.
अच्छा - अच्छा. ओके, ओके, ओके.
तर तिथे जेव्हा डिस्चार्जच्या दिवशी, आम्ही दोघजण हॉस अ न ते डॉक्टरला भेटायला गेलो. चेकअप साठी. खाली त्यांच्या केबिन मध्ये. त्या डॉक्टर विचारतात, हा कोण तुझा भाऊ आहे का, गं? म्हटलं नाही. ओ, मुलगाय माझा.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
अरे, बाप रे! एवढा मोठा मुलगाय. पण बघ ना, किती छान कॉम्प्लिमेंटय. तो तुझा भाऊ वाटतोय.
हा. म म्हड म्हणलं ना. मग ती, फिलिंग वेगळीच असते ना. किती भारी वाटलं सांगा. बघ्या. खरच वाटतंय. आणि मेनटेन ठेवणं हे इंपॉर्टन्ट आहे ना? तस तुम्ही ठेवलं असणारे ना? मोस्टली मी तुम्हाला नाही बघितलं. तुम्ही मला बघितलं नाही. पण जे इतकं सांगताय म्हणल्यावर, म्हणजे काही तरी वेगळ अस
हम्म, आणि तो जेव्हा टेन्थ ला होता होता ना. अ तर आम्ही सकाळी - सकाळी, कुठं तरी गेलो होतो. नऊ - दहा वाजता. आणि त्याला साडे दहाची ट्युशन होती. दहा वाज ता त्याच्या ट्युशन मधल्या पोरी. चालल्या होत्या ट्युशनला. एकीने त्याला पा पाठीमागन आवाज दिला. म्हणे, इकडे रे. मला म्हणतो म मम्मा, ती मुलगी बोलवतेय मला. म्हटलं, जा न बघ काय म्हणते? ट्युशन मध्ये ना जा. मग तो गेला. दोन- तीन मिनिटं बोलला तिच्याशी. आणि परत आला. मला म्हणतो अगं, ती म्हणतिये. वो तेरी बडी बेहन हे क्या?
तो मनतो अरे, पा गल. मम्मीय, माजी.
आई ग! भारी ह, खरंच की.
हो, ना.
भारी वाटतं ना, खरंच. अस ना म्हणजे एका मॅरीडल म्हणजे, व्यक्तीशी अस हे करताना ना भारी वाटते गं. वेगळंच वाटतेय ना. म्हणजे आपलं एज नाही झालेलं. असं वाटतय आपल्याला.
हो. आपण तेवढं मेंटेन केलंय, स्वतःला. असं वाटतं.
वाटतं हा, बघा. तेच. नाही भारी वाटलं खरं. पहिल्यांदा बोललो. पण वाटत नाहीे की, पहिल्यांदा बोलतोय असं. एकदम फ्री न.
पंधरा दिवसापूर्वी कॉल आला होता ना. असच ग्रुपवरन आला होता. तर त्या ताई पण बोलत होत्या. असं वाटलंच नाही. आपण फर्स्ट टाईम बोलतोय. पहिल्यांदा बोलतोय. आणि खूप छान मैत्रिणी मिळतात, या ग्रुपमधनं.
ग्रुपमधन. हो, हो. खरंच मिळतात.
खूप छान. म्हणजे, आधी आपण ओळखतही नाही. पण आता त्यांचे ना, दिवसातन दोन - दोन, तीन - तीन कॉल होतात.
कॉल येतात हा म्हणजे याच्यातून नाही पण रेग्युलर पण होतात ह नई खरच होतात. काय ओ म्हणजे एक बॉन्डिंग होऊन जातय त्यांच्यासोबत आपलं एक.
हम्म आणि छान वाटत आओ नवीन नवीन ओळखी होत होतात ना ते छान वाटतं.
होय दहा मिनटं बोलण असतय पण एक आयुष्यभराच एक अम म्हणजे आठवण ठेवल्या सरक होतय तेे. हो हो खरंच खरच. तर बघा ना ब आपण एवढं बोलल वाटलं पण नाही दहा मिनटं बोलतोय.
हो ना? मस्त वाटतो पण नवीन नवीन ओळखी होतात ना? एकदम
नाहीत. होय आता मग तेच मग
- त्यात का?
मला नाही ना इतकी नाही आवडत आहे हो. तुम्हाला आवडतात नाही ना नाही म्हणजे मला मला पण नाही आवडत. खरंच नाही आवडत. त्यांच केस वगैरे म्हणजे हे होतात. त्यांनी नाहीच मला आधीपासूनच नाही आवडत आहे.
हम्म नाही मलाही नाही आवडत पण माझ माझ्या मुलांनी आणून ठेवलाय. एक बोका घरामध्ये.
हम्म.
तो त्यांना सोडतो अन् माझ्याकडेच फि - पळतो.
आवडत नाहीये म्हणून तुमच्याकडे येतो तो.
आणि झोपणार म्हणजे जवळ येऊन झोपणार. आपण आता मला जास्त वेळ मांडी वगैरे घालून बसता येत नाही ना? तर असं पाय पसरून बसलो की तो मांडीवर येऊन बसणार.
अगवय भारी हाय की. है ठी तुम्ही एक ऐका ना आपला कॉल झालेला आहे. तुम्ही कॉल करता काय आता मी कट करते. मग तुम्ही करा. हा करा न करा.